हॅलो.
बोला मॅडम काय म्हणतात, झाले तुमची ड्युटी?
झाली.
आणि काय मजा आहे बाई तुमची. नुसतं आरामात कुढची वर बसायचं.
ह नाही ना, अस त्याला एक दहापळ होते हो मॅडम काय करता.
काय धावपळ केली तुम्ही एवढी, ऑनलाईन मिटिंगला काही आराम असतो.
आता पण काम किती लांबून जाता ये. काढून द्या, ते काढून द्या हे पत्र काढा, ते पत्र काढा ये बसलीच मग.
की, आपण किती काम करतोय असं.
ह. टाकायच असतं फक्त. काम काहीच नसतं.
सही घे. पत्रावर सही घ्या. अम्मक वर सही घ्या. फलानावर सही घ्या.
तुम्ही त्यांना सांगायचं ना. या आशा चेकवर काय सह्या घ्यायला लावतात म्हणाला आम्हाला. सातववेतन, आठववेतन रक्मचे चेक काढा म्हणा आम्हाला. पटापट सह्या घेते म्हणा मी सगळ्यांच्या.
सातव वेतन त नाहीच म्हनून राहिल ते द्यायचं. कसं व्हाव आमचं वाल.
म ते पैसे भरलेलेय ते देऊन द्या म्हणा आम्हाला. आमचे आमचे.
कशाला एक तर डोक्याला ताप करून घेतात म्हना मग.
काय म्हणते तुमची ड्युटी?
अ मी मी तर आज फील्डमध्ये गेली होती. डेमो रेसिपी करायला. गुळ शेंगदाण्याचे लाडू. शेवग्याच्या पाण्याचं थालीपीठ. असं केलं. उशिर होऊन गेला माला.
शेवग्याच्या पानाचं थालीपीठ बी केलं?
म आम्हाला सगळं येतं. भारी भारी येतं. आम्ही भारी भारी खातो.
बापरे. पोरान साद मज्जाच मज्जा.
सगळ्यांचीच मजा असते. त्या बाया उठत पण नव्हत्या. त्या त्यांना चव घेण्यासाठी दिलं. त्यांना सांगितल नंतर कि बाई तुम्हाला खायचं असेल तर थोडं तुम्ही बनवून पण बघा इथे. एक पण बनवायला तयार नाही. सगळं आयत आयत मागत होत्या.
खायाला एक नंबर येता.
ह. आणि करायला नाही.
हॅलो.
कोन?
तू काय आईकतीहे?
कोण बोलतय? झाली का तुझी चहा पाणी मग, चहा पाणी झाली?
गेले मध्ये मध्येच टपकत्या.
हा आणि जेव्हा या बोलायला लावलं ना, तेव्हा बोलत नाही ती.
हो ना.
ह आणि आपण बोलायला लागलो का, मग आण् मी बोलते. आण् मी बोलते. आ्ण मी बोलते. असं करतात.
हो ना.
पाऊस नाहीये. इतकं कडकऊन पडतंय. जेवा्वर येऊन राहिले नुसते बाहेर निघ्यायचे.
आमच्या इकडे बी तसच आहे हो. इतकं गरम होतय विचारता स
आता पाऊस कधी येईल बरं. विचारलं नाही का तू तुमच्या साहेबांना?
आमच्या साहेबांना, आमचे साहेब काय बामण हाय?
तुमच्या साहेबांना म्हणा कम्प्युटरला विचारा म्हणा. कम्प्युटर बरोबर सांगतो ना, सगळं गोष्टी.
आमच्या साहेबांचं काय, कुठली ॲफ हायेत. ती बिजनेस बिजनेसची ॲफ मध्ये काम्प्युटर मधे बसलेले राहता आमचे साहेब.
शेअर मार्केट खेळतात म्हणजे.
शर म ह शरम
अ लाईन खाली जाते वरती जाते लालवाले हिरवेवाले. परवल ना? अ कुठे टाकलेले आहेत म्हणा कुठे अटकवलेले आहेत पैसे विचारले नाही का?
साहेब म्हणत होते अ सांगा ब म्हणे कोणी असल त म्हणत साहेब त्याच्यात डोकं नाही चालतय.
डोकं नाही चालत ना खूप असं डोकं लावां लागतात त्या
साहेब साहेब चांगले तीन चार तास बसता तेव्हा कुठं पास ते आजार असे जिंकून जात पण रोजच्या रोज. काढून घेता.
ते गावां लागत त्याच काढाव लागतं. आणि टाकले ना त जशे वाढले ना किती वाढतात काय वाढतात तसं आपल्याला लगेच त्याच्यातन बाहेर निघावं लागतं आणि निघालं का मग लॉसमध्ये पण जाऊ शकता असं होऊन जात.
हो का?
हो खूप नॉलेज लागतं त्याच्यासाठी खूप माहिती राहाला पाहिजे त्याबद्दल शेअर मार्केटचा म्हणजे बाजार हो कसं चालू आहे काय चालू हे वेगळ्या वेगळ्या कंपन्या असतात ना स्टील कंपन्या टाटा कंपन्या चहाच्या कंपन्या त्याच्यानंतर मग हे मोबाईलच्या कंप पन्या जिओ रिचार्ज वाल्या कंपन्या सिमेंटच्या कंपन्या हे त्यांचं जस मार्केटमध्ये भाव कमी जास्त होत राहतो ना त्याप्रमाणे मग ते चालतं. आणि एका ठिकाणी
त्याचा फॉल होतो शुक्रवा शेवटचा दिवस असतोचा त्यांचा आमचे सर चांगले का घेतात ना ते पहिले होते ना संदीप सर आमचे ते वीस पंचवीस हजार रुपये अस काढून घ्यायचे एकत्र एक दिड लाख रुपये टा कायचे त्याच्यामध्ये आणि वीस पंचवीस बावीस हजाराशे काढायचे. अस करायचे ते हा रोजच्या रोज नाही शु क्रवारीेच फक्त. शुक्रवारी शेवटचा दिवस असतो ना बाजाराचा. म्हणून शुक्रवारी मार्केट बंद होत.
शेवटच्या दिवशी.
हां.
एका दिवसासाठी.
एकच दिवसासाठी अस करायचे.
साहेब बसलेले राहता. त्या लाईंगा लाईंगा लाईन लाईन लाईन लाईन कसं करता आणि कसं नाही निस्तपात राहावा.
त्याच्यामध्ये आहे ज्याला जमत त्यालाच.
पेश लाइफ बी घेतलेले आहे साहेबनी परत.
हो का.
घरी पण तेच चालू राहत म्हण काहीच नाही दुसर.
मग काय तर, का मग काय त्यांना त्यांचा पैसा अडकवलेला त्यांना वाढवायचं असेल?
त्यामुळे ते करतात तसं.
आमच्याच साखरेवाला मॅडम काय करता येन काय नाही. साखरेवाले मॅडमचा-
सकाळी देव बापाला भेटायला गेले नाही. आता देव बाप्पाला भेटायला चालले, जा म्हटलं मग. देला फोन ठेवून. हं. हा ना, आलेलो ते आमंत्रण देण्यासाठी जय दादाला.
हो.
वाटलं ब जाऊन आता जातील शनिवारी, रविवारी बहुतेक.
त्याच्या आईचं पण कसं जमतं, त्यानुसार येते नुसते जाऊन नाही बघून येऊ शकत ना?
बरोबर.
स्थळ पण येतात, मग त्यांचं पण तेच आहे.
जयु सोबत राहिला तरच जमेल ना ते, असं काय ते- ते गेल्यावर तर नाही जमणार ना मग, चार वेळेस जाऊन यायला.
तेच सांगते ना, मागच्या वेळेस पण जी मुलगी नाशिकला बघायला गेले ना- त्यांनी आमंत्रण देऊन पाठवलं, बोलवलं, आवडली जयूला पण- पण त्याच्या नंतर काय झालं, त्या लोकांनी ना तीन, चार स पाहून ठेवली होतीत. त्याच्यातलं एक त्या पोरीला आवडलं, तर तिकडे हो म्हणून दिलं म्हणे.
हा, हा.
असं सांगतो. चलो, काय करायचं?
तुमचा आवाज असा कसा येतोय ओ, मॅडम आटकत-आटकत.
हवा चालूय, मी बाहेर बसली आहे ना?
हॅलो? हॅलो? आवाजच येवु नाही राहिला ना?
म्हणून मी बा बाहेर हवा जास्त चालू आहे ना.
हो ना.
काय स्वयंपाक करणार मग आता?
स्वयंपाक. खाऊ खिचडी- बिचडी.
मजा आहे. तुम्ही दिवसा खि- तुम्ही रात्री खिचडी खातात, आम्ही दिवसा खिचडी खातो.
मज्जा आहे ना.
मग. मग तुम्ही कुठे जाणार आहेत की, नाही यावेेळेस फिरायला?
पाऊस, श्रावणमध्ये विचार करतोय?
कोठे?
पाहु म्हणतो, कुठ तरी निघावं फिरायला? आता फिरुन आलो‌, अजून म्हणतील सुनबाई मुलगा- आई तर आता तर पडकूनच गेली, म्हणशी कुठंबी फिरायला.
मग आता दिवसच आहेत म्हणा, माझे फिरायचे.
आम्हाला कुठे जाऊ देत नाही. आईच कुठं पण नाचते म्हणावं.
तुम्हाला सुट्ट्या मिळत असेल त तुम्ही पण जा म्हणा. असं सांगयचं. तुम्हाला सुट्ट्या मिळाल्यात तुम्ही तिकड पळतात म्हणा. तुमच्या सासरी माहेरी.
आराम करायला भेटत. म्हणून जात असल ना.
हो ह
आराम कुठं भेटत. कुठंच भेटत नाही आराम.
नाही मिळत आराम. म्हणून जस आहे तसं जगून घ्यायचं, मोकळ व्हायचं.
हात न पाय त हलावाच लागतय, कुठे बी गेल्यावर.
हा. काय करणार पण, आता ते शेवटी आईचं त आईचं घर ना मग, अस होऊन जातं.
कीती बी राहिल तरी सुद्धा.
ह
ते आई कडचे लोक, कसली भाजी बनवली होती?
चवडी. काय कडी केली होती. अजून काय केलेलंय काय नाही. खिचडी टाकावा का नाही टाकावा काही कळत नाही.
मला त वेगळ्याच भाज्या सांगत होते. तुमचे मंडळी लोक. मसूरची डाळ केली होती. मसूरची डाळ खाल्ली. दुपारी पण तीच खाल्ली. सकाळी शाळेत पण तीच खाल्ली.
चवळीला मसुरची डाळ म्हणत असल. सुकी चवळी बनवली होती त्यांना डब्याला. आमच्यासाठी पातळ भाजी केली होती.
हम्म मग त्यांना काय डाळी पण माहिती नाही का? शेमड्यांना?
त्यांना कुठं दाळीचे नाव एवढे आताच पासुन.
हम्म आता त्यांना एका ठिकाणी बसवायचं. सगळ्या डाळ्या ठेवायच्या. त्यांना अस सांगायचं कुठल्या दाळीला काय म्हणतात. त्या शिवाय
रोज त्यांना मुंगाची दाळ मसूरची दाळ पाहिजे. कुठून आणायची रोज रोज.
हम हं ह चर चटो खातात ते पण.
ह खिचडी नको. भाजी नको. पोळीस पाहिजे. भाकर नको पाहिजे.
पराठाच पाहिजे. मोठे लोकयेत बाई. तुम्ही लाड करून ठेवलेलेयेत त्यांचे बाबा.